काही करल म्हणजे येत नाही का काॅल
ते मला ना काय काय हे सबमिट करायला बहुतेक केलेलं नाही ना त्यामुळे बहुतेक असेल
अ तुम्हाला म्हणजे हे तो नंबर कॉपी करायचा आणि तिथं नंबर प्रविष्ट करा असं म्हणून
हा नाही तुमचा नंबर डाईल केला होता. पण त्याच्या खाली ते नंबर डाईल केला ना कॉलिंग करायला हे केलं ना की हे करा तुमच्याकडे ह्या म्हणजे ह्या काय कामासाठी पैसे मागितले का. अ तुम्हाला कस वाटतय असे चार पाच प्रश्न आले होते ते सबमिट करा मग त्याच्यानंतर आता सबमिटच केले आणि तेवढ्यात तुमचा फोन आला.
अरे बापरे बरं बरं मग ते पण सबमिट करायच म्हणजे तो पण एक टास्क असतो
हा ना हा केला ना आता हा
हा मग त्याच्यानंतर तुम्हाला टास्क येत राहतील एवढं का काय म्हणजे सोपं येते सुरुवातीला हे होतं ते आपल्याला
हा हा
पण सगळे छान आहेत मी पहिल्यांदाच करत होती हा मग जमायला लागला हळूहळू पहिले दोन काॅल जराशे हेच होते.
हा हा तिन माझा तर पहिलाच कॉल हे हां ना माझं तर पहिलाच कॉले हे पण जाऊदे चांगलंच झालं
नाही नाही जमत हा नाही छान छान आता मी जमत ते पण सुरुवातीला थोडंसं हे होतं हेजिटेशन पण माणूस नंतर आपोआप प सवय झाली ना म आपोआप बोलायलाच.
पण हाय ना ओ
हो नाही नाही आपल्याला जे वाटतं ना त्या विषयावर बिंधास्त बोलायचं म्हणजे असं जस मैत्रिणींशी गप्पा मारतो ना तसा टास्क ठेवायचा. आता तुम्ही मला बरेच तुमच्या रत्नागिरीच्या तिकडच्या भागाविषयी सांगितलं ना. ज्या गोष्टी आपण म्हणजे हे नसत ना कसं होतं थोडस इथं पण असं कामाच्या हेच्यात नाही जमत आपल्याला हे कि नाही. मग या निमित्ताने बोललं पण होतं. माहिती पण मिळते हे की नाही त्याच्यामुळे तुम्ही आजपर्यंत कुठले कुठले हे बघितले सुट्टयांमध्ये उन्हाळ्या सुट्टयांमध्ये
मी आता दोन तीन वर्षात कुठे गेलीच नाही कारण मुलगा आता दहावीला आता बारावीला त्यामुळे मी माझं गावाला काय माझं जाणं होत नाही.
हे गेल्यावर्षी दहावीला असला तर नाहीच हा एक दीड वर्ष गावाला नाही गेले आणि आता फक्त मे मध्ये जाऊन आले मे मध्ये काय उशिरा गेले ते जून जून मध्ये ह्याला पण जाऊन आले लगेच दोन दिवसातच कारण त्याला इथेच ठेवलं होतं त्याच क्लास चालू होती म्हणून असे राहायला अ नाहीच आता हा ना आता राहायला अशी नाही आता त्याची बारावी झाल्याशिवाय कुठे नाही म्हटलं आता वर्षभर आहेत नंतर तोच बाहेर जाईल मग काय काम आहे
हम्म नाही त्यांचं का स सगळेच हाल सुरू होतात ना मुलांना खाण्यापिण्यापासून दोन दिवस दोन दिवस गेला तरी त्यांचे खूप हे होतात.
हो मग एक दिवसाच करून जाते एक दिवसाचा बाहेर खातो मग असं होत
हो ते खरंच ना ते खूपच बिचारांची कीव दिसत नाही अस चैनी करतात ते आणि बाहेरच म्हंटलं ना खूपच खराब जेवणाचा आजकाल काही भरोसाच राहिला नाही आहे की नाही
बाहेरच्या जेवणाचह
हार्डली माणूस एक वेळेस वडापाव खाऊ शकतो पण परत परत तेच नाही खाऊ शकत ह की नाही
ह नाही ह तेच एखाद्या दिवशी एका वेळेला ठीक वाटतं पण नंतर ते चार पाच दिवस आठ दिवस नाही शकते नाहीढं बाहेरचं काण
हम्म मी पण एकदा स्विगीवरून मागवलं होतं ना अजिबात चव नवती त्याला म्हणजे अक्षरशः पाणी आपण वरण भात मागवतो ना आपण आता नवीन नवीन अक्षरशः खालच्या सिक्युरिटी देऊन आलो होतो त्यांना इतकं घाणेड होतं म्हणजे मला एक कळत नाही ऑनलाईन जेव्हा फूड बिजनेस करतात ना हे नेमकं काय बघून त्यांना सपलायला हम् म्हजे ते ते जे दाखवतात ना ते अगदी बरोबर शंभर टक्के खरं असतं
हा ना आज काहीतरी झालं वाटत कोणाला तरी दाखवलं के एफसी वाल्यानच वाटत काहीतरी त्यांचे बर्गरचे ब्रेड वगैरे खाली टाकले नव्हते असं हे दाखवलं त्याचं शूट केलं आणि त्याला हे झालं वा त्याला पकडायला आलं ते माहिती नाही कोणतरी आपलं ते पत्रकार आहेत त्यांच्या व्हिडिओत होत ते ं त्याला हा पण तुकाराम मुुंडेनी चांगलं काम केलंय सगकडे व्हायला पाहिजे पहिलं पुण्यात राहायला पाहिजे पहिलं हा ना पहिलं तरच पुण्यात व्हायला पाहिजे होत खर
पडलं की अ पुण्याला इथं
इथे पडलं ना दुधाच्या येढे कुठेतरी खेडला की कुठेतरी चाकण साईड ला
हो करेक्ट आहे करेक्ट आहे चाकण साईडलाच पडलं ते किती छान लोक लोक घाबरायला लागले पण अक्षरशः म्हणजे
पाहिजे तेवढं धाक पाहिजेच नाही तर काय कशाला काय हेच नाही राहिलंय काय ताळमेळच नाही राहिलंय तुणाला काही भीती नाही राहिली काहीच नाही नाही नाही सर्वसामान्य लोकांच्या जीवाची हाल येत नाही या्याच्यात त्यांच जीवाशी खेळणं होतंय ना खरं
पण किती बेधडक माणूस आहे ना
हा ना मानलं पाहिजे मान मानलं पाहिजे पण परच स्वतःचा जीव धोक्यात टाकून करायचं म्हटलं हे नाही
हो आणि ते जेव्हा बोलतात ना इतकं प्रचंड नॉलेज आहे कायं हुश म्हणजे आपल्याला अक्षौत वा. कि किती अभ्यास केला असेल ह्या माणसाने
हा ना असं कोणच नाही हो दुसऱ्या त्यांच्या जोडीला साथ देणार कोण नाही कोण त्याना खर पाहिजे होते असे कोणतरी एवढे महाराष्ट्रात घ्या ना महाराष्ट्र तेवढे जिल्हे आहेत पण त्यांच्यासोबत कोण असं काम करणार नाही असं
ह नाही ना इथून तिथून सगळे सगळे जिल्हा म्हणजे राज्यातले सगळेच घाबरलेलेच आहे कधी एकदा धाड पडेल आणि आपलं काय होईल
हा
फोटो येताना समोर खरंच म्हंटलं सगळ्यांचे बाप आले तिथे आहे की नाही आ कोणालाच घाबरत नाही तो माणूस बाप रे प्रचंड म्हणजे हे आता एक असा विश्वास वाटायला लागला की कोणीतरी करू शकत
हा
बघू आता किती दिवस सोशल मीडियावर मग खोटे खोटे हे फिरतात कि बदली झाली म्हणजे मला तर कधी कधी खूप असं वाटतं ना काय सोशल मीडिया बदली झाली हे झाली मग कुठं कन्फर्म करावा आहे की नाही
हां ना
त्यांची नाही बदली व्हायची आता लवकर कारण योग्य खातं मिळालंय त्यांना हे की नाही.
तेच ना आणि लोकांचा सपोर्ट खूप येत मेन म्हणजे खूप लोक खूपच सपोर्ट करतात हा खू लोक म्हणजे हेच त्यांच काम त तेच राहिलं पाहिजे खात. तेच राहिलं पाहिजे त्यांच्याकडेले सगळी साफफ सफा
् त्यांना जे जे खाते दिले ना ते ते त्यांनी अगदी साफसूफ करून ठेवले.
हा ना.
मला माहित नव्हते आधी पण आता एका अस माणूस बघतो ना. तुकाराम मुंडे म्हटल्या लगेच माणूस बघत आता कोणाचं काय कोणाचं काय त्यांच्यामुळे छान होत बाकी काहीच नाही हा. आपण काय ते क्लास विषयी बोलत होतो ना ते दिवसभर आहेत का आपला त्यांच्यात मी पण नाव दिलं आहे.
दोन ते चार ते टिंग अस आणि काम वाल्यानंतर जे ड्युटी वगैरे करणारे आहेत ना. जॉबवाले त्यांना एखादा् रविवारी ठेवणारच वाटतं. शनिवार किंवा राहूयार एखाद्या संडेला पूर्ण जास्त वेळ करून त्यांना क करून घेणार वाटतं असं.
माझं तर काय म्हणणं नाही जे ठरवलंय ना त्या दिवशी
हा त्या दिवशी घेणारच आहे हो त्या दिवशी घेणारच आहे पण जे ज ना. करायचंय अजून ते कामवाले जॉबवाले आहेत ना त्यांना आणखी
नाही वेळ मिळत आपल्याला
हा ना दिवस पुढे पुढे गेले ना की नको करू पण नाही वाटत परत असं.
हम्म सगळ्यांबरोबर जी मजा येते ना ती असं ते मग काय राहिलं मग मागे सांगितलं होतं म काय अ. नसतो त्याला हे की नाही. युट्यूब वर बघतो आपण पण ते एवढं नाही म्हणजे हे नाही होत.
नाही साधत काहीतरी त्यांच सिगरेट ठेवतातचते बाकी
हो डॉक्टरांसारखं पाच पंच्याण्णव टक्के बरं करतात आणि पाच टक्के राखून ठेवतात.
हा परत काणतरी जायला पाहिजे ना.
धूप मेकिंग पण बनवला होता का केला होता का?
हा केला होता हा केला होता हा केला होता.
अ मी पण बनवले होते जमले मला
हा ना मी पण केर म्हणतेचा आपण मोल वगैरे नाही मि आले मी अशा हाताने फोटोठवाय राहिले फोटो काढ ठेले होते प ते
पाठवून द्या पाठवून द्या पाठवून द्या. हा मी ना दहा रुपयाच इंजेक्शनच ते रिकमा मिळतं ना.
हा हा बरोबर हाा.
मेडिकलमध्ये ते दहा रुपये आपला कावा क तिला मिळत त्याने मला फुकट दिलं होतं मग् ममी ते आणले. ह. आणि मग हे केलं बाकी काय नाही मग तेवढेच बनवले होते. छान होते त्याे करून बघाय छ आणि जमत ते फक्त थोडसा हे करावं लागत.
हा मी हातानेच कोण बनवले होते तसे ते छान झाले होते कसे ते फोटो काढले पण ते तर गोबालच्या पुढे येत झालं. खूप माझा मोबाईल जास्तच गरम वगैर व्हायला लागला आणि भरपूरच हे झालं. त्यामुळे हे झाल कारण ते नेट सगळ्यालाच वापरलं जातं. रूम मिटिंग व्हायची सगळंच हे व्हायचं त्यामुळे
हम्म नाही नाही पाठवून द्या मॅडमला कस त्याला सर्टिफिकेट पण येत ना
हा हो हो
मग ते आता म अजून सुद्धा पाठवत ते ना काही ओे म्हणजे बायका तुम्ही पण
ग तरी पाठवलं होय म्हटलं मला पण पाठवायला पाहिजे पाठवते उद्या परर्वा म्ह मोबाईलच मोबाईलच थ प्रॉ्लेम म्हणजे अति गरम व्हायचा कारण ते मोबाईलचा मला दाता पण ह्याला वापरायचा तोबा मुलगा झूमला.
का ते आपलं लॅपटॉपला पण त्याचा अभ्यासाला आणि काय काय झूम माझ्या पण असतात असं काय शिकत असेल द तर मग मग माझ तीन तीन तास तरी चालतो जुमा आठ ते साडे दहा अकरापर्यंत कधी कधी
हो का काय कशासाठी तुम्ही काय घेतात झूमवरर
तू व मी शिकते मी शिकवत नाही हे अध्यात्मक सगळं म्हणजे
अच्छा अच्छा अच्छा अध्यात्म ओके
हा सगळं म्हणजे सप्तचक्र म्हणा किंवा आता परवा तीन दिवसाचा फेस योगा झाला
क्या वाात आहे
आता तीन दिवस खडक मला सवत्र झालं आजचं सका आजचं शेजण सकाळचं होतं सहा ते दहा ही साडेनऊ दहा वाजताात हा द हा बरंच हेच
हम्म ह
चालूच असतं म्हणजे कुठे जात नाही महिन्यातल्या आठ दहा दिवस पर भगवद्गीता आहे भगवद्गीतेचं हे. आता पुढच्या आठ्यात ह्या महिन्यात जून पासून फघवून तथे झाले हा महिन्याचे तीनशेशन किंवा चारशेन अद्याय कसा कमी जास्त लहान होता असेल ना त्याच्यावर अध्याय म्हणजे त्याच्यावर दिवस ठरतात त्यांचे
हां हां हां
पहिला अध्याय तो छोटा होता मग तो तीन दिवसाात कवर झाला आता पुुडचा्याचा अजून आलं नाहीये ती ये रा ह्या महिन्या पुुढचा ड्रस घेतील त
वा वा छान आहेकी मी पण करायची आधी पण आमचं फक्त असं फ्रीमध्ये होते ते
हा ना ह हा नाही हला पाचशे रुपये फी आध्यात्महातला भगवद्गीतेच्या यायला
हा ना ते त्यांचे स्पेशल कोर्स असतात ते एवढा वेळ नसतो ब नाही का
हम हा हा ओके ओके मी ट्राय करते मग उद्याक तुम्हाला उद्या कधी घऊ मिळेल उद्या आमच्याताची का ते तरी पण मी दुपारनंत फेराचा चालेल का तुम्हाला तुम्हाला दुपारी वेळ असतो का
दुपारी शक्यतो नाहीच ह्या वेळेस केला तरी चालेल संध्याकाळी काय प्रॉब्लेम नाही मला
हा चालेल मग ह्या वेळेला चालेल मग करेल मग ह्या वेळेलाच मग कारण ते कसे ते पण जायच्या तयारीत असतील माल नाही असतो कसा म्हणजे नंतर काय टेन्शन नसत
काही नाही हरकत कधीच
हा ठीक आहे हो ती ल झाली कारण आता नाहीच होणार मला वाटतण त्या सर्व सबमिट केले ना उद्या होईल मला वाटतं असं ते्या वस्त
हो हो चालेल ना चालेल ना थँक्यू ह
हा थँक्यू तुम्हाला पण थँक्यू हा थँक्यू तुम्हाला थँक्यू सर
वेळेत पूर्ण होवो.
हा हा, थँक्यू थँक्स!
चालेल चालेल, करा उद्या पूर्ण हा.
ओके ओके हा.
हा हा, बाय बाय बाय!
बाय बाय हा बाय!